हां बोल.
हॅलो?
हा, येतोय का आवाज?
हा, याच्यावर असं स्पीकरच ऑप्शन नाही का? हा.
त्या ते मम्मी त्यांच्याला सल्ला आमचा नाही तर, मग त्यांना गप्प कर.
हा. हा.
हम.
हो
बाकी झाले. जेवण वगैरे झालं तुझं?
हो झाले. ते मम्मी न ते इथं कॉलोनीमध्ये एका दादाची मेहंदी होती ना, तिथे गेलेली होती.
हा. हा का? लग्न चालूए का तुमच्याकडे?
लग्न म्हणजे? दादाची मेहंदी इथं आहे. हळद पण इथं आहे. आणि लग्न शिर्डीला आहे.
हा पण म्हणजे लग्न आहे ना? लग्न सराई तर संपली होती ना आत्ता.
काय माहीत आता त्यांनी ठेवलेलं आहे.
हम्म. पाऊस आहे का म?
पाऊस आज होता पण, पाऊस होता आज. मग काही कॉलेजला गेलो- पण मग मध्ये येऊन गेलो मध्येे सुट्टी मध्ये.
आज सगळीकडेच जरा जरा पाऊस होता मग.
हा. इकडे पण म्हणजे चांगला पडला. चिखल वगैरे मागे डाब होऊन गेली थोडी.
हम्म. तुम्हाला जा यायला प्रॉब्लेम येत असे -
हा. मागे चिखल राहतो ना खूप. मग- गाडी वगैरे स्लीप होत्या जास्त. पुढून काही नाही.
हम्म.
हम्म
बाकी मग काय जेवण केलस आज?
मी अंड्याची भाजी-
हम्म.
आणि ते बाबांन त्यांच्याकडे डबा द्यायला गेलो होतो त्यांच्याघरून चिकनची भाजी आलेलीए.
तुम्ही एवढ नॉनव्हेज खाता का रे?
नाही आधीच म्हणजे- अंड्याची भाजी पण आजच होऊन गेली. मग माहिती नाही कि त्यांच्या घरी चिकनची भाजीए.
हम्म. तुमच्या दोन रूम आहेत ना? तू दुस-
दोघी माह्याकडे येऊन गेल्या ना मग. मी इकडे आ, मी तिकडे बसलेलो सोफ्यावरती लगेच माझ्या मागे येऊन गेल्या दोघी.
तर नॉनव्हेज नाही खावी. आपण पोट भरतो म्हणजे किती वाईट आहे ते. खाता तुम्ही. मी त्याच्याबद्दल आप- नाही. ठीक आहे आता मी त्याच्यावर बोलत नाही आपवाद. पण मग? ठीक आहे मी स्वतः माळकरी म्हणून मी नाही खात. मी कुणाला नाही म्हणत- मी खातो हे ठीक आहे. पण हा. आता एकादशी किंवा गुरुवार, सोमवार असं तरी टाळत असाल ना तुम्ही?
हा. ते सर्व टाळता ना. काय मध्ये मध्ये एक दीड महिना अजून बंद राहता. काय राहता - काय नाही त्यांचं.
हा. श्रावण असतो ते असत तेव्हा गणपती- नवरात्र.
तेव्हा बंद वगैरे. सहसा तर नाही आणत पप्पा. नॉन व्हेज नाही आणत.
हा हा हा.
फक्त नॉर्मल अंडेच
ह आता आमच्या घरात कसं आहे, आमच्या पंजोबांपासून माझ्या सासरी कोणीच खात नव्हत. म्हणजे पूर्ण हरिभक्त पारायणची फॅमिली आहे आमची. त्यामुळ सगळे माळकरी सगळे एकादशी करतात. कोणी खात नाही. माळकरी असल्यामुळे एकादशी कट कट्टर ह
आमच्याघरी तर नाना आणि आई नाही खात फक्त मग.
हम्म ते एकादशी करतात ना मग त्यामुळे ते नाही खात.
मम्मी तू पण एकादशी धरते. मम्मी नाही धरत एकादशी.
हा ते तुझ्या मम्मीला सांग समजून धर म्हणा बाई. आषाढी पाासून तरी चालू कर. काय हे ना हा काय आहे ना एकादशी म्हणजे पांडुरंगाला तर हे चालतच नाही नॉनव्हेज.
हा
देवाला तर त्या पांडुरंगाच्या ह्याच्यात आता काय आहे ना एक अशी आख्यायिका ऐकली होती मी. एक त्यांचा भक्त होता
हम्म
तर पांडुरंगाचा एक भक्त होता. तर त्यानी आता आपण कस आता आपल एखाद शेतात पीक आल नवीन हे आपण म्हणतो चला देवाच्या दारी आधी आधी देवाला अर्पण करू आपण. मग पहिले ते धान्याची आपण पोळी करतो. काही करतो देवाला नैवेद्य दाखवतो. अशी परंपरा आहे आपली भारतीय संस्कृतीमध्ये. तो कोळी होता. स समाजाने मग कोळी लोकांच काय काम असत. अ समुद्रात जाऊन मासे पकडण्याच. ह मासेे पकडणे. मासे नाही त्यांचा त्याच्यावर उदरनिर्वाह असतो. मग तो कोळी असतो मग तो विचार करतो. मी तर माशांचा व्यवसाय करतो. मासे पकडतो.
हा
आज मी समुद्रावर ज नदीवर समुद्रावर गेलो आणि पहिले मासा जो मी पकडेन तो मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करेल. तो मी माझ्या भगवंताला देऊन टाकेल. मग तो त्या हिशोब त्या विचाराने झोपतो. देवाच नाव घेऊन झोपतो. सकाळी उठतो आणि त्याच्या दिनचर्या चालू करतो. सकाळी उठून त्याचा त्याचा नदीवर जाऊन त्याच ते जाळ असत कोळ्याच मोठ हे जाळ ते जाळ पाण्यात फेक तो आणि त्यातून मासे पकडतो. मग त्याला खूप मासे मिळतात त्यावेळेस.
हा
तो त्या माशांमधले दोन मासे घेऊन जातो. पांडुरंगाच्या मंदिरात. कि हे माझ्या भगवं ताला म्हणजे तो देवाचा भक्त जस कोळी जरी असला तरी तो देवाचा भक्त असतो. आणि तो त्या त्याचा म्हणजे जो तो आपल्या येथा शक्ती देवाला दान करत असतो. आता कुणी दानपेटीत शंभर टाकत पाचशे टकत कुणी हजार टाकत. तर कुणी दोन हजार टाकत. परस हा त्यानी तस त्यानी ठरवल आपण जाऊ. पण काय होत तो जातो. आणि त्याला तिथं मंदिराच्या दारातच पुजारी आडवतो कारण की आपण जर नॉनव्हेज खात खाऊन जरी मंदिरात गेलो तरी आपण म्हणतो नाही नॉन व्हेज अ खाल्लंय मी देवा पाशी कस जाऊ हात कसा लाव देवाला हो कि नाई आणि हा तर नॉनव्हेजचा एक प्रकारच आहे ना मासे, मासेे हा एक अ शाका शाकाहारीचा प्रकारच आहे ना हे शाकाहारी नाही मांसाहारीचा एक प्रकार आहे ना
हा
तर मग तू कस काय घेऊन जातोय ब देव तर याला हात पण लावणार नाही तो पूजारी म्हणतो नाही तू एक तर जा कमी दर्जाचा आता आपलं जे जातीपातीचं भांडण होत हा उच्च दर्जाचा हा ओबीसी हा भिम हा चांबार तस त्या काळात पण होतं थोडंफार प्रा प्रमाणात किंवा जास्त असेल यापेक्षा पण हे माणसांनी केलेले जा हा ते जात जमाात हे माणसांनी केले देवानी कधी नाही मानलं मग तो दारातच बसतो आणि पुजाऱ्याला वीनवनी करू लागतो की नाही मला हे देवाला द्यायचंय ब मी काही माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मग मी देवाला काही देऊ इच्छितो तर मला जाऊ द्या तेवढं देऊ द्या पुजारी म्हणतो ना तू कोळी येस तू खालच्या दर्जाचा आहे तू कशाला जा आणि देव तर तुझ हे मासेे म्हणजे घेणारच नाही देव शुद्ध शा काहारी आहे देवाला माांसाहार चालत नाही मग तू आहे मांसाल तुणाला असं तो पुजारी त्या खूप बोलत असतो पण तेवढ्यात पांडुरंग तिथे येतात स्वतः पांडुरंग तिथे येतात आणी पांडुरंग त्याला म्हणतात पुजाऱ्याला थांब तो माझ भक्त आहे तो माझ्याकडे काहीतरी याचना कर तो काहीतरी मला घेऊन आलाय मला माझ्या भक त्या माझा फक्त कसा आहे असो कोणी असो मी कधी जातीपातीचा रंगभेद, वर्णभेद आणि जाती भेद असं मी कधीच केला नवतो श्रीमंत हे पैश वालाय त्यांनी काय माझ्यासाठी आणलंय मी ते कधी बघितलं नाही फक्त माझ्या भक्ताची भक्ती बघितली आणि माझा हा भक्त खऱ्या अर्थाने मला मनापासून काहीतरी घेऊन आलाय तर मी ते स्वीकारेल
हा
आणि पांडुरंग जे पांडुरंगान मांसाहार चालत नाही ते हातही लावत नाही अशा पांडुरंगानी त्याच्याकडून काय घेतले माशे आणि ते मासेे पांडुरंगाने काय केले खाल्ले असतील का प्रसाद म्हणून
हम्म नाही
नाही कारण की देवाचे ते आहेच की आपण एक जीव मारून दुसऱ्या म्हणजे आपण जगणं हे तर आपल्या जीवसृष्टीत नाहीच आहे आणि देवालाही ते पटत नाही तर पांडुरंगाने त्या माशांचे कानातले केले आणि स्वतःच्या कानात घातले तू बघित तलास पांडुरंगाची मूर्ती कि पांडुरंगाच्या कानात माशे दोघही बाजू दोन मासे आहेत
तर देवानी त्याच्या भक्ताचे ते कानातले म्हणून ते मासे घेतले तर गोड मानून घेतले आणि ते कानात घातले. आणि तेव्हापासून पांडुरंगाचं नाव काय पडलंय? मकर कुडले तळपती श्रवणी कंठी कौतुभमनी विराजित. तेव्हापासून पांडुरंगाच्या कानात ते मकर कुंडलीत पडलेली आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो की हा प्रश्न आपल्याला पडतो बघून. मूर्ती कडे की पांडुरंग असे माशाच्या कानातले का घालतात की पांडुरंगाचे माशाचे कानातले का आहेत तर त्याचा हा उल्लेख हरे आपल्या हरिपाठ सुद्धा आलेला आहे मकर कुंडले तळपती श्रवणी त्याच्या कानातली ती मकर कुंडले त्या कोळ्याकडून आलेली आहेत असा हा पांडुर रंग त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आणि सगळ्यांना जे पाहिजे ते वरधान देतो तर आता ह्या पांडु रंगाच्या आता चोवीस तारखेची आपली आषाढी एकादशी आहे पंचवीसची तर मी तुलाही सांगते तुझ्या मम्मीला पण सांग शक्यतो आपले हे व एकादशी धरा आणि शक्य असल्यास कंटिन्यू एकादशी करा
चाल को म
कंटिन्यू म्हणजे महिन्यातून महिन्याच्या दोन एकादशात पडतात. कंटिन्यू एकादशी करा आणि शक्यतो एकादशीच्या दिवशी. कोणी खात नसेल तर खिचडी भात कुणालाच द्यायचा नाही.
खिचडी भात द्यायचा नाही.
हा आता सपोज आता आजी बाबाची एखादशी आहे तुमच्याकडे मग तुम्ही काय म्हणता. आपण काय खिचडी करून घेऊ आपल्या पुरता हे की नाही? पण त्या दिवशी तांदळाचा एकही पदार्थ करायचा नाही. म्हणजे ना तांदळाची खिचडी करायची ना तांदळाचा भात करायचा ना पोहे कराय मुरमुरे खायचे कारण की पोहे आणि मुरमुरे पण कशापासून बनतात? तांदळापासून हा तर ह्या दोन गो हा त्याच्या मागे पण एक लॉजिक आहे. तर मला की नाही थोडं मी तुला ते नेक्स्ट म्ह पुढच्या व सांगेल काय आहे त्याच्या मागे पण शक्यतो एकादशीला भात खायचा नाही. हा तुम्ही दुसऱ्या दिवशी एकादशीला भात आवर्जून खायच ज्या दिवशी आपल्या एका दिवशी सोडायची दुसऱ्या दिवशी
हां..
एकादशीचा उपास कसा असतो दोघी टाईम फराळ करतो आपण असं नाही बाकी उपसांसारखं सकाळी फराळ करायचाऊन संध्याकाळी उपास सोडायचा. असा नसतो एकादशीला दोघी टाईम फरळ करून आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडतो ना त्या दिवशी मग आपण भात खाल्लाच पाहिजे त्या दिवशी भात खाल्ला वरण, भात करू शकतो.
अस आहे का ते हो.
चालेल मग आता. झोपू आपण बोलू सकाळी शुभरात्री.
शिवराात्री.